तुला एस आय पी च मी काय बोललो का?
कुणाबद्दल?
एस आय पी, एसआयपी च
हॅलो.
एसआयपी रे एसआयपी
नाही नाही एस आय पी नाही. हो म्हणजे चालू केलंय की काय?
नाही. विचार हा माझा करायचा म्हणजे, जरा अस इन्कम सोर्स होते एक हजार रुपये त्यामुळे मी एका चार जणांमध्ये चालू करणार आहे रे, पाचशे पाचशे.
मग झाला वर्ष भर मी करतोय, ते करते.
वर्ष झालं करून.
हं वर्ष, वर्ष दीड वर्ष काय? दोन वर्ष मी दीड वर्ष, दीड वर्ष झालं असतील.
डिसेंबर ला दोन वर्ष होईल.
हा, मी ते बघितलो का? भारी काम तू केलंय. ते मोडू नको काय, कितीच केलाय तू? पाचशेची केलायस ना.
हा पाचशेच केलं. एच डी एफ सी च केलय मी. मी ते पे फोन पे हा फोन पे. मी फोन पे वरच करतोय रे, ग्रो वगैरे काय वापरत नाही.
हं. मी एंजल वन वर केलय.
हं कुठवर.
मी हे एंजल वन वर करायचं विचार केलोय रे. कुठल माहिती आहे काय? अं, मी सगळी इन्फॉर्मेशन काढलोय फक्त टाकायच राहिलय पैसे. एच डी एफ सी फ्लेक्सी, अं फ्लेक्सी कॅप फंड काय तर हाय.
तेच की एचडीएफसी च टच मिड कॅप करायचं रे ते चांगलं हाय. एचडीएफसी फ्लेक्स मध्ये नीड कॅप फ्लेक्स हं, कसं आहे कमी रिस्क असते. आणि ते हे पण चांगलं असते रे पण कमी असते आणि पैसे पण देतायत चांगल इंटरेस्ट, इंटरेस्ट पण चांगलं भेटते रे हा मी त्यातच केलोय.
त्यात
हं माझं त्यातच हाय. एचडीएफसी फ्लेक्स ह्याच्या आधी पिढीला विचारलेलं. हां हां.
हं मिरज सांगते एक आता काय करते माहिती आहे काय? महिनाभर अं
महिनाभर सारे दादा रे
ऐक की, फक्त महिन्याला शंभ हजार रुपये टाकतय. सदुसष्ट वर्षाानंतर किती मिळालं असल विचार कर?
व ओके किती लाख? लाखो करोड असं काहीतरी भेटलं असेल, निवांत भेटलं असेल.
किती? अंदाज कर
ये महिन्याला हजार ना? होय महिन्याला हजार ना
हा महिन्याला हजार. महिन्याला हजार टाकतोय, आड सदुसष्ट वर्ष टाकतोय.
थांब, सांगतो थांब.
सदुसष्ट वर्ष टाकतोय.
एक करोड नाही, दहा लाख, दहा.. दहा लाख भेटलं असेल दहा, पंधरा दहा, पंधरा लाख असं कायतरी भेटलं असंल रे.
करोडमध्ये व्हॅल्यू, त्याला प्रॉफिट आहे.
एवढं कसं काय? आता बघ की सडूसष्ट ने गुनीले बारा केलास, आठशे चार होतात. ते चार इंटू हजार केला इंटू हजार केलास, तर आठ लाख चार हजार होत्यात. हा.
हा, आठ लाख चार हजार होतात. करोडमध्ये प्रॉफिट आहे, हा आकडा सांग आता तू बघ
आठ लाखचं करोड कसं काय भेटेल रे? म्हणजे केवढं? पर्सेंट प्रॉफिट माहित आहे का तुला, नाईंटी एट पर्सेंट. नाईंटी टू, नाईंटी टू, नाईंटी वन पॉइंट तसंतर
ऐक की
एवढं प्रॉफीट?
करोड किती करोड आहे तेच सांग आता. आकडा सांग की किती करोड आहे.
आ?
तुला काय म्हणालोय, आकडा सांग किती करोड आहे, आकडा सांग मला किती करोड असंल?
अकरा?
आकरा? आकडा सांग म्हणलं आकडा. एक करोड मध्ये आहे, आकडा किती असल करोड किती करोडपर्यंत हा
दस, सौ, हजार. सात असतें नव्ह सात झिरो.
हा म्हणजे एक करोड किती पाच करोड झाला असेल, दहा करोड प्रॉफिट झालं असेल, वीस करोड प्रॉफिट झालं असेल आठ लाखाला. किती झालं असेल?
आठ ला अरे आठ लाख तू म्हटलंस, मग तू भरत का नाही, तु मला दे.
एक हजार रुपये महिन्याला भरणार तू, सदुसष्ट वर्ष भरला. तुझी टोटल इन्हेस्टमेंट झाली किती? आठ लाख चार हजार रुपये इन्व्हेस्ट
चार हजार. हा.
हा काय, मग त्याज्यामध्ये समज तुला तर, बारा टक्क्यांनी रिटर्न मिळाल. तुला किती प्रॉफिट येईल? मी सांगायलोय लाखात, करोड मध्ये त्याला प्रॉफिट झालाय. मग कितीक एक पाच करोड प्रॉफिट झाला असेल, दहा करोड प्रॉफिट झाला असेल. अस किती ?
लय जास्त झाली की रे! हे लय जास्त झाली मर्दा. मला मी वर्ष, दीड वर्ष करतोय. दोनशे रुपये प्रॉफिट आहे माझं.
आता बघ की, तुला टाकलोय बघ, फोटो टाकलोय बघ, तू बघ जरा नुसत. फोटो टाकलोय तो बघ नुसता, किती करोड प्रॉफिट आहे.
मला ते हे वाटतयं अबा, म्हणजे
हा, ते चाट जीपीटी वर काढलंयस व्हय तू? मला वाटलं तू
किती करोड प्रॉफिट आहे बघ की तू. अरे किती करोड प्रॉफिट आहे बघ कि तू.
नऊ पॉइं पचपन्न कोटी.
अरे दहा टक्क्यानं पंधरा टक्क्यानं बघ एकशे शहत्तर आहे.
एक मासिक मासिक म्हणजे महिना ना एक महिन.
महिना दर महिन्याला आज नाही एस आय पी केला तर सदुसष्ट वर्षात तुला एवढा येतोय.
खरं खर ते येतो काय रे लय जास्त चालेू रे.
चॅट जीपीटीला टाक की, अरे तू चॅटजीपीटीला सर्च मार पाक. पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे, तसं सदुसष्ट वर्षापर्यंत बघतो.
हम काय,
काय टाकलो बघ एक हजार महिना केलो तर. किती भेटल हा का नाही?
हम, किती वर्ष टाकणार पुढ वर्ष टाकणार.
हा तेवढंच वर्ष टाकलोय मी सदुसस्ट बघूया काय ते? टोटल इनवेस्टमेंट वन थाउजंड एट प चारली. आधी उ ख नाही रे तेवढं दिणत हे दोन पॉईंट पंचवीस करोड. अडीच करोड सव्वा दोन करोड दिलाय. दहा टक्केने सव्वा दोन दिलाय. बारा टक्के न सहा करोड. साडे सहा आणि पंधरा टक्के नाही एकतीस करोड तुझ काय? जास्तच दिला एकशे शहातर करोड कमी झालं काय मग सगळे हेच.
मग ते मी पण ते विचर केलं. मी पण मी पण त्याचा विचार केला तर रे असं सांगा एकां क मग तुला. विचारले ते बरोबर सांगितले काय चुकी सांगितले?
आणि मग पुढच्या -पुढच्या आपल्या पिढीला मग बसून खाय येत रे. त्यांना काय कमवायची गरजच नाही.
मग आपली पुढची पिढी अंधारच -अंधार.
एक मिनिट थांब गुगललाच करतो एक चार्ट जी पी टी धोका देत कधी -कधी.
कलारला वि तघन बघतरा काग.
काय,
लोड लाग.
मी गेम गेमलाच्याल कलाउड मग नाहीन.
मी क्लॉड ला विचार आलतो तो बघतो थांब
हम्म हम्म,
टायपिंग करायला पी ववर मला वाटलं खटखट काय वाजाला? थांब मीच क्लाऊड ला विचारतो गोष्ट आहे ती काय. क्लाऊड क्लाऊड के. हम्म केवढं खट खट खट खटत. दीत वाला ख ख ख ख ख, मोबाईल साला ठेवा खासप खपूप मस्त आवाजायला तुझा. हेच व्हॅलिडेशन ला येणार आहे आपल्याला परत.
ह माझे हेडफोन घातले का? कसे काय गळाले? काय माहित.
अच्छा लॉर्ड मला हेच विचारलंय माझं म्हणालं, की हेच सांगा मग त्यावरन तुम्हाला सांगतो कसं? बारा टक्केन चांगल्या क्वालीटीन
ऐक एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोट दश कोट
एक सीट ना अरे असे लावाले न पा हो
तिला काय तर वेगळं कळाला बा हम्म ते तुझं खरोखर होत रे हॅलो.
हा
तुझं बरोबर आहे. ते
एवढ्या! मीरच्या
थाम थाम बघू दे? थाम हम्
मला रील्स आलते रे आणि मी रील्स मध्ये ऐकलो आणि त्याला टाकलो. हा बघ
नाही नाही फोट हां म सिक्स्टी सेव्हन कराय गेलास की नाही? पस्तीस कारोड येत बघ
ओके मी आज पस्तीस करोड केलते. किती वे सदुसष्ट वर्षात हा फोटो हे बरोबर आहे. खरं आहे.
बारा टक्के ना बारा टक्के
ऐक की हा फोटो आहे ना बारा टक्केने तीस कोटी येते ना?
हम्म
च्या
पन्नास टक्के ना एवढं भेट नाही रे पन्नास टक्के भेटत नाही. पंधरा टक्के ना एकतीस करोड एकतीस करोड
काय?
नाहीथ जास्त ते अस क्लाॅड क्लाॅड ह हा हा
फोटो टाकले ईने तो फोटो काॅपी पेस्ट
हम्म सांत
आणि हे बरोबर आहे का? विचारजरा आणि बरोबर आहे का?
हम्म बघूया काय सांगते आजून, पंधरा वर्षांसाठी म्हंटलंस, तर आहे पंधरा टक्के, म्हणायल होत पंधरा व
एवढ्या काय करणार नहीं, अंम राव तोडल्यात बाकीच्या, काय वड्या करायला, एवढ्या बारक्या चिरत्यात,
बुलो